रता आहे
काहीच नाही कुठ तुम्ही कुठून बोलतय
रायगड तुम्ही
वरदा
कुठून
वर्धा वर्धा
कुठे आल हो ते
हे नागपूर जवळ आहे
अच्छा ओके
हा
झालं जेवण
जेवण वगैरे झालं तुमचं
हो आता जेवली म्हणली भांडे वगैरे घासली आणि मोबाईल व आ
हो का हो एक चांगलं आहे पण थोडस आपल्याला माहिती तरी मिळते
तेच ना ओळख होते कोण कस आहे काय
हा ना तुम्ही पहिल्यांदा कॉल करत आहे का
नाही केलेत मी पण मला ना म्हणजे माझे जास्त नाहीत कॉल झालेत हा काहीतरी चा होता कॉल आहे
अच्छा अच्छा आणि उचलले का बाकीच्यांनी पत
नाही ना अर्ध दोन कॉल म्हजे वेस्ट केेले
हो का
म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला माझा
अच्छा अच्छा अच्छा अच्छा हा हा ठीक आहे ना त्यात काय गव वाल्याच्या शेंगाची भाजी वरण, भात, पोळी, कढी.
अच्छा हे पण डाल भात भाजी डालभात भाजी
हा ना काय म्हणते काय वातावरण कसं आहे तिकडचं
आहे इकडे काही पाऊस पण नाही आता होऊन टाकलाय
सर्वीकडे तोच आहे कोण ना मी आता मला जितक्याचे पण फोन आले ना सगळ्यांचं तेच म्हणणं आलं का पाणीच नाहीेये.
तेच ना तुमच्या तिकडे पण नाहीये.
आमच्याकडे तर पंधरा दिवस होत आहे पाऊस नाहीये.
अच्छा आमच्या इकडे म्हणजे काल पडला आज ऊनच टाकले सकाळी हो त थोडा पडला नंतर मता ऊनच टाकलंय हां.
नाही इकडे काहीच नाही आहे वारा पण नाही आहे फक्त ऊनच आहे बस. गरम आहे खूप वातावरण खूप गरम आहे आमच्याकडच.
हो काय?
हो.
हां त्या साईडला शेती वगैरे असते ना नाशिक साईडला?
हो हो.
हम्म.
इकडे मी नागपूरकडे येते माझं ना म्हणजे नागपूरवरून मला दोन दीड दोन घंटे लाग तात वर्धेला यायला.
अच्छा.
हां तर माझं माहेर नागपूरच आहे.
हो काय?
हो हो आणि सासर वर्धा आहे.
हो काय?
हो तुमचं?
असं पर्सनल इन्फॉर्मेशन नाही देत पण मी रायगडमध्येच राहते एवढंच सांगू शकते. तुम्ही पण म्हणजे नाही तिथे त्यांनी सांगितलंय म्हणजे नियम आहेत ते पाळायचे आहेत.
अच्छा.
हां तुम्ही पण सांगू नका असं.
नको नको बरं बरं.
हां पर्सनल आपलं काय असं विचारायचं ना असं बाहेरचं.
अच्छा.
हम्म मग बाकी कॉलेज वगैरे झालं तुमचं?
माझं ग्रॅज्युएशन झालंय.
हो काय?
हम्म माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. आता सध्या हाऊस वाईफ.
तेच ना लग्न झाल्यावरती काय करताच नाही येत ना घरातलं करा पोरां
माझं मुलांचच करता करता दिवस जातं आता तीन वाजले की मुलांना घ्यायला जावं लागतंय.
हो ना माझा पण छोटा आहे ना. मग त्याला घ्यायला लागतं.
अच्छा स्कूलला जातो का तो?
नाही छोटा आता एक वर्षाचा झाला.
अच्छा अच्छा माझे मोठे आहे एक सहावीला आहे एक तिसरीला आहे.
हां काय? मग मोठेे आहेत मग टेन्शन नाही.
टेंशन म्हणजे तेच आहे आणून सोडा निऊन द्या.
हां ते तर आहेच. पण छोटे असल्यावर कसं आतरंगी काही ठेवत नाही घरात हां सगळं इकडच तिकडं करून टाक तत ना
ते छोटे आहे ना म माझ्याही मागे तेच टेन्शन होतं त आता मोठं झाले आता काही टेन्शन नाही एवढं.
हम्म तेच.
कायग आहे का तििकडे रायगड ला बघण्यासारखं
रायगड ला रायगड ला रायगड किल्ला आहे अजून असं बीच वगैरे आहेत फराला हम्म अलीिबाग बीच रेवडंन बीच नागाव बीच नाही तसं मुरुड बीच तुम्ही कधी आलात नाहीत का इकडे
मी मुरुड ला आली आहे
अच्छा.
हम्म रायगडचा किल्ला पण बघितलाय आहे मी हो.
हम्म.
रायगडचा किल्ला बघितलाय.
मग तुमच्या तिकडे पूर वगैरे येतो की नाही.
पूर वगैरे नाहीये इकडे समृद्ध समुद्र नाही आहे ना.
अच्छा मग फक्त नदीच आहे का.
हो नदीच आहे पवनार नदी आहे. आणि महात्मा गांधी सेवाग्राम आहे महात्मा गांधीजीच
अच्छा.
हा तिथे त्यांच्या सगळ्या म्हणजे एक सगळ्या प्रकारचे त्यांचे जे राहिले आहेत तिथे बापू कुटी म्हणून आहे त्याचं नाव. त्याच्यामुळे खूप छान आहे तेे पाहण्यासारखं आहे.
हो काय कधी आले ना बघू कधी येण झालं तर.
हा ठीक आहे ना काय की एक ते मला वाटते एक एक दोन महिन्या अगोदर राष्ट्रपतींनी तिथे भेट दिली होती.
अच्छा.
हा बापू कुटीला म्हणजे छान आहे बापू कुटीला छान अस पाहण्यासारखं आहे.
हा तुमची लँग्वेज वेगळी आहे का.
नागपूरलीी वी लँग्वेज आहे.
हा नाही, आता काय बोललात ते समजलं नाही मला
अच्छा अगं मी म्हटलं की राष्ट्रपतींनी इथे भेट दिली म्हटलं.
हा हा नाही ते समजलं त्याच्या नंतर काय बोललात ते नाही समजलं काहीतरी वेगळीच लँग्वेज मध्येध्ये
अच्छा तर इकडची आमची कशी लँग्वेज थोडीशी फास्ट आहे ना.
हा तसं आमच्या इकडे मराठी बोलतात ना मग मराठीच
हो मराठी तर आहेच पण थोडी फास्ट आहे.
हां.
त्याच्यामुळे ते कसं समजायला थोडा वेळ लागते.
हा काय
हा.
मग बाकी ठीक मग तुमची कॉलेज लाईफ वगैरे कशी होती.
अज कॉलेज लाईफ तर मी सगळ्यात जास्त एन्जॉय केला, कारण की मी जेव्हा डीएट केलं ना. त्याच्यामुळे माझे जे फ्रेंड्स होते सर्व ते अ म्हणजे ह्या साईडचे होते नांदेड गोंदिया गडचिरोली गडचिरोली भंडारा हा तर त्याच्यामुळे कसं सगळ्यांची वेगवेगळी भाषा आणि वेगवेगळे राहानीमान त्याच्यामुळ सगळं एन्जॉय कराय केला. कॉलेज लाईफ खूप एन्जॉय केली मी
हम्म. कॉलेज ला मज्जा येते मग या आत दिवस आठवतात, आपल्याला की अजून असते तर अजून
हा हा असं वाट अजून एकदा पुन्हा भेटावं पुन्हा जावं.
हा ना त्या रीलस वगैरे येतात ना असं वाटतं की अजून पुन्हा जावं कॉलेजला
हम्म ह् तुमचं काय झालं एज्युकेशन
मी जास्त नाही बारावीत शिकले कारण का माझ्या घरी जरा प्रॉब्लेम होत ना त्याच्यामुळे माझी आई आजारी असायची ना मग घरात करायला कोण नसायचा. त्याच्यामुळे मी जास्त नाही शिकले. नंतर मग आई ऑफ झाले. मग घरातलं सगळं मलाच करायला लागलं म्हणजे सग जिम्मेदारी माझ्यावरच झाली ना
हो
त्याच्यामुळे नाही शिकता नंतर मग ते करता करता मग लग्न झालं म लग्न झाल्यानंतर लगेच बेबी झाली मग काहीच करत नाही पुढे
ठीक आहे ना काय जॉब करून काय उगं धगधग करून काही फायदा नाही ना
तेच आणि नाही आता बघेन बाबू मोठं झाला की करणार आहे काहीतरी कोर्स
अच्छा
हम्म मला मेहंदी काढायला आवडतय नाही मला मेहंदी मध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणजे लहान म्हणजे पहिल्यापासूनच मला शाळेत होते ना स्कूल म तेव्हा पण मी पेनाने ह व मेहंदी काढायची एवढी आवडते मला हा मला मॅडम वगैरे ओडाय असं काढायचं नाही पण मला आवडत मग मी काढायची
सर् बापरे
हा बघे ना हा तेच ना आणि आमच्या इकडे सगळे बोलतात तुला आवड आहे मग तू शिक ना बघे आता बाबू मोठं झालं की करेन आता कस लहान आहे ना त्याच्या
पार्लरचा कोर्टस करून घेतात मेंदीगं सगळंच येते मग
हा सगळं येतं पण पार्लर पेक्षा मला मेहंदी ते प्रोडक्ट्स वगैरे ते आणव लागतात ना त्याच्यामुळे ते नाही पण मला मेहंदीमध्येध्ये खूप इंटरेस्ट आहे
ग ते पुढं आपलं त्यात करिअर होते त्यात ज त्यात कोर्स
हा मेहंदीमध्येध्ये पण होते कारण का सीझन आला की खूप खूप म्हणजे असं वेडिंग वगैरे आले मग असं होऊन जात हम् नाही ज्यांना समज ना मी मेहंदी काढते ते येतात माझ्याकडे काढा पण मी असं काही कोणाकडन पैसे नागेच असं हाऊस म्हणून काढते हा स ना आवडते सगळे बोलतात की तू कोर्स कर म्हणजे मी कोर्स पण नाही केलाय म्हणजे आवडीने काढते मी
हो ना
हम्म तुम्हाला असं कोणता आवड आहे तुम्हाला अशी कोणती आवड आहे
मला मला सगळ्यात जास्त आवडणार तर मला डान्स आवडतो
डान्स का हा आपल्याला मला पण आवडतं म्हणजे टीव्ही ला सॉग लावायचे नाचायचं घरात मस्त एन्जॉय करायचे.
ती क्लासेस पण घ्यायची डान्स क्लासेस वगैरे
हा ते
हा माझा फेवरेट होता
हो काय मग आता नाही जमत आता जमत नसेल ना मुलांमध्ये.
मी करत मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीजनी करत राहतो घरामध्ये हेहेहे हे.
हा नाहीतर काही काम झालं.
तिला पण खूप आवडतय.... आणि मला पण. पण मग आम्ही दोघी पण चालू राहते आमच धागड धिंगा.
हो काय तुम्ही म्हणजे.... जॉईंट फॅमिली नसााल तुम्ही असं म्हणजे वेगले असेल ना.
नाही जॉईंट फॅमिली होतो आम्ही आता इकडे दुसर कड घर बांधलं मी. तर त्याच्यामुळे मग वेगळं झाल पण जवळच राहतो.
अच्छा, ते जॉईंट फॅमिली असल्यावर कसं काही करता येत नाही आपल्याला. घरात...
मी माझ्या सगळ्या माझ्या सगळ्या फॅमिली मध्येच माहिती आहे.
हा तर हा म ते ठीक आहे.
सर्वांनाच माहिती आहे त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे.
ताई आपलं कॉल दहा मिनिटाच झालंय. हा थँक यू छान वाटलं तुमच्या सोबत बोलून.
थँक्यू तुला, मला पण छान वाटलं तिकडची भाषा ऐकून.
अहा.. ठीक के बाय.. हम्म.